हॅलो बोला.
नमस्कार ताई.
नमस्कार बोला.
आज आपण शिक्षणाचे महत्त्व याच्यावर चर्चा करूया. कसे आहात तुम्ही?
छान आहे मी.
मी पण छान आहे. आज शाळेत अ शिक्षकांनी आपल्या आपल्याला शिक्षणाचे महत्त्व या विषयावर बोलायला सांगितले होते ना.
हो ना विषय तर खूप चांगला आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्व खूप महत्त्वाची आहे.
अगदी बरोबर ना. मला वाटते की शिक्षणामुळे माणूस शहाणा आणि स सम समजूतदार पण होतो ना.
हो ना. शिक्षणामुळे आपल्या अनेक नवीन गोष्टी शिकू शकतो. पाचू शक्तो लिहू शक्तो जगाबद्दल पण आपण बरीच माहिती मिळवू शकतो.
हो.
पण ते फक्त शिक्षण नसल्यावरच होईल.
हो ना जर शिक्षण नसेल तर आपल्याला काहीच समजेल नाय ना साधे पत्र वाचणे. किंवा फॉर्म भरणे हे पण कठीण जाईल. म्हणजे आपण करू पण शकत नाही नंतर
बरोबर आहे शिक्षणामुळे कसं आहे, आपला आत्मविश्वास वाढतो. लोकांसमोर आपण ठामपणे बोलू शकतो. आपले मत मांडू शक
हो मला..... आठवते मी लहान असताना लोकांसमोर बोलायला घाबरायची. पण आता शाळेत भाषण वाचन आणि संक अ प्रकल्प सादर करताना भीती वाटत नाही.
माझे ही असेच काही होते. शिक्षणामुळे आपल्यामध्ये कसं थोडंफार धाडस येऊन जाते.
हो तुला काय वाटते शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा कोणता
व मोठी शिक्षण आपल्याला शिकतो त्यामुळे आपलं जीवन जगण्याला देऊ शकतो.
हो डॉक्टर इंजिनियर शिक्षक पोलीस नर्स वकील अशा सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षण आवश्यक असते ना
हो शिक्षणाशिवाय या क्षेत्रामध्ये काम करणे पण शक्य तर नाहीच हाय.
हो ना. शिक्षणामुळे आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. त्यामुळे आपलं कुटुंब ही अ कुटुंबालाही आपण मदत करू शकतो.
हो मला वाटते की मुलगा मुलगी दोघांनाही समान शिक्षण भेठलेच पाहिजे आजच्या तरी काळात.
नक्कीच अगदी बरोबर बोलल्या तुम्ही पूर्वी काही लोक अअअ मुलींना शिकवत नव्हते, पण आता परिस्थिती फार बदललेली आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेले आहेत ना
हम्, मबी आजच्या जमान्यात पुढे का कोणी डॉक्टर झालं आहे कोणी अशा झाल्याच आहे.
हो शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आणि त्या स्वतःच्या निर्णय पण घेण्यात शक्ष घेऊ शकतात ना.
हो त्याच्यामुळे थोडाफार समाजाचा पण आपला विकास होऊन जाते.
तो कसा काय
हम्म शिक्षित लोक सम समाजासाठी चांगलं काम करू शकतात. इ तर समाजातल्या लोकांना मदत करू शकतात, त्यांना मार्ग दाखवू शकतात. त्याच्यामध्ये हम्मं
शिक्षणामुळे अंधश्रद्धा अंधविश्वास हे कमी होतों ना
शिक्षित व्यक्ती कोणत्या गोष्टींचा विचार करूंन निर्णय घेतात बरोबर पद्धतीनें
हो शिक्षणामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान समजते
आज पणं मोबाईल संगणक त्यांनी सर्व समजण्यासाठी शिक्षणं पणं आवश्यकच आहे व्यवस्थित दिसत नाहीं
अगदीं खरों खरं तूम्ही खरं बोलल्या शिक्षणामुळे नवीन शोध लावणे जास्तं लावलें जातात अभ्यास करायला पणं थोडं अवघड जातं नाहीं लोकांना
हम्मं तुला अभ्यास करायला आवडते कां गं
हो ना इतिहास आणि विज्ञान हे विषय माझे खूंप आवडते आहेंत
हं तरं भूगोल आवडते मराठी आणि भूगोल
अच्छा प्रत्येक विषय आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो ना आणि गणिता मुळें आपलीं विचारशक्ती पणं वाढते
हो विज्ञानामुळे जग कसं चालवते हे पणं समजू शकते
आणि इतिहासामुळे अं भूतकाळातील घटना समजतात त्यावेेळेस कायं घडलं होतं हे माहित पडते ना
होम भूगोलामध्ये पृथ्वी आणि विविध देशांची माहिती पणं भेटते
आणि शिक्षणामुळे आपणं वेळ शिक्षणामुळे आपल्याला वेळ अ चांगला कामांत पणं घालवू शकतो आपणं
हो रिकाम्या वरून चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा अभ्यासाने वाचन केलं तरं कधीं पणं चांगले असतें
हो पुस्तकं वाचायची सवयं पणं शिक्षणामुळे चं लागते ना पुस्तकांमधून खूंप काहीं शिकायला मिळतें आणि ज्ञान पणं मिळतें खूंप
हं गोष्टीची पुस्तकें वाचायला खूंप आवडतात मला
मला महान् व्यक्तींचे चरित्र वाचायला आवडते शिक्षणामुळे आपल्याला देशातील आणि जगातील घडामोहडी पणं समजतात
हम्मं वर्तमानपत्र वाचण्याची सवयं पणं लागते आपल्याला
हो ना आणि शिक्षणामुळे आपले व्यक्तित्व सुधारते
पेपर सेगु
हं आपणं नम्रपणे बोलायचे शिकतो शिस्त पाळायला शिकतो वेळेचे महत्त्वं आपल्याला समजतात
हो प्रामाणिकपणा जबाबदारी गुण पणं थोडेफार विकसित होतातच आपले त्याच्यामुळे
हो ना आणि शिक्षणामुळे आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे ही समजते ना
स्वच्छता, पोषण आहार अं व्यायाम याचे पण महत्त्व कळते.
हम्म जर लोक पण शिक्षित झाले तर समाजात जास्तीत जास्त प्रगत होईल.
हो आणि गुन्हेगारी कमी होईल. लोकांमध्ये जागरूकता पण वाढेल.
मला वाटतय शिक्षण म्हणजे सगळ्यात मोठे धोरण आहे.
अगदी बरोबर बोलल्या तुम्ही पण त्याबरोबर ग लोकांना पैसे पैसा हा पैशाचे मोल पण समजते शिकले सवरे लोक पैसा हा सं समजूनच खर्च करतात ना आणि ज्ञान पण कधी संपत नाही.
बरोबर आहे. ज्ञान जितके वाटले तितके वाढते असे म्हणतात.
हो हे वाक्य तर खूपच छान आहे. शिक्षणामुळे आपली स्वप्न पूर्ण पण होऊ शकतात.
हो पण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे शिक्षण आणि त्याची मेहनत हेच असते.
म्हणून विद्यार्थी नियमित अभ्यास विद्यार्थीनी नियमित अभ्यास करायला पाहिजे. आणि शिक्षकांचा आदर पण करायला पाहिजे.
ते तर आहे पालकांनीही आदर केला पाहिजे कारण आपले शिक्षणासाठी खूप मेहनत करतात पालक लोक
हो म्हणून आपण त्यांची मेहनत वाया जाऊ नाही देवूयात.
आणि मन लावून अभ्यास करावा.
त्यामुळेच तर काही पालक आपल्या गरजा कमी करून मुलांना शिकवतात. शिक्षणामुळे त्यांचे चांगले भविष्य घडले पाहिजे म्हणून
आणि चांगले भविष्य म्हणजे आनंदी जीवन.
हो आजच्या काळात शिक्षणाशिवाय प्रगती करणे कठीण आहे.
म्हणून प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. आपण ही चांगले शिक्षण घेऊ समाजासाठी काहीतरी चांगले करूया.
हो. अगदी बरोबर आहे शिक्षणामुळे व्यक्ती कुटुंब समाधानी दिस यांचा विकास खूप होते.
बरं तर ताई भेटू आपण नंतर धन्यवाद.